हा आवाज येतो ते हो हो येत येतं
हो हो येतय मला
हो
नमस्कार
नमस्कार त
हॅलो
हॅलो बोला ते
हा नमस्कार म्हटलं
हा नमस्कार ताईक बोला
हां आपण म्हटलं जॉब करता तुम मीही
हो मी चप कर
हा
जॉब करते तई म
अच्छा अच्छा ओके ओके बरं आहे नाहीतर ज गृहिणी वगैरे असतात त्या कशा म्हणजे स्वतःवर लक्ष नेतेत आणि ारे म्हणजे करत रातात म्हणजे एक जॉब करणाऱ्यां निदान म्हणजे त्या जॉब करतायत म्हणून एक रिस्पेक्ट आहे की ते कमवून आणतात वगैरे म्हणून पण गृहिणी असतात त्या दिवसभर राबराब प्राप्त ात जॉईंट फॅमिली असेल तर काय विचारूच नका त्यांना किती पण तरी पण त्यांच्याण म्हणजे का किंमतच नाही की तू काय गरज घसून असते असं म्हणतात तुमचं काय मत आहे याच्यावर
हे अगदी शंभर टक्के बरोबर आहे घरातल्या कामाची गिंमत दिसतच नाही पण आता सध्या कोर्टाने निकाल दिलाय बा कोर्टाचा एक स्टेटमेंट आलं होत जी घरात काम करते जी गृहिणी आहे तिचा पगारच कमी कमी तीसं हजारांच्या आंसपांस असं कोटांचा निर्णय आहे मी आतां दोन तीनं तीनं दिवसांपूर्वीचं ते स्टेटमेंट वाचलं म्हटलं कोर्टालां कळालं की गृहिणींलां किंमत आहे म्हणूंन
बरंच झालं करं ते तेचं ती जी कामं करतें त्याचं कामांसाठी आपणं जरं बाई ठेवली तरं त्यांनां किती पगांर देतो आपणं
हो हो तेचं तं
आणि गृहिणीं मात्र स्वंतःच्यां म्हणजे आरोग्यांचा विचारं नाहीं करतं फक्तं तो म्हणजे घरच्यांसांठी संततं झटतं असते मुलांसांठी आपणं नवऱ्यांसांठी सासू सासंऱ्यांसांठी वगैरें असं कधीं कधीं कांहीं ठिकाणीं फांर म्हणजे असं कायं क्वचितं असं होतंय की त्यांनीं करतांत त्यां कामांची किंमत करतांत लोकं घरचे नाहीं तरं अ कोणी म्हणजे कायं करतें वगैरें म्हणजे कायं असं वगैरें म्हणूनचं त्यांचं म्हणजे कोणी असो त्यांचं कोणी असो त्यांच्यां मं त्यांला वगैरें किंमत देतं नाहीं म्हणजे ते खूपचं त्यांनं म्हणजे असं खूंप प अपमानास्पंद वाटतं
हो नां मी आंज आमच्यां इकडे मोकळं ग्राउंड आहे त्यां ग्राउंड वरती गेली होती तिथे एक मंला यां भेटल्यां कायं म्हणतांत मे हेरोपिस्टं होत्यां त्यां त्यांनी बोलतां बोलतां मंला एक शब्दं असां सांगितलां म्हणजे त्यांत माझी मैत्रिण भेटली मं मी म्हटलं यांचं नी ट्रान्सप्लांट झालंय म्हटलं दोन्हीं गुडक्यांचं तरं त्यां मंला एकचं शब्दं बोलले म्हंणे तुम्हीं कधीं ऑब्झर्व केलं कां म्हंणे जेंअसं कधीं म्हणतो कां मांझे गुडगे दुखतांत
हां
कुंठलान जेंटसं म्हणतो म्हंणे ज्यांची तब्येत आहे तो सुद्धां बोलतं नाहीं कां मांझे गुंडगे दूंखतांत फक्तं बांई माणूंस एकमेवशी ती बांई माणूंसं चाळीसं नंतर मनोपॉज झाल्यांनंतर म्हणतेचं म्हणते कां मांझे गुडगे दुखतांतचं
हो हो कारणं कां की एकतरं
केलंचं नाहीं
नाहीं त्यांच्यात पणं फरक हां आहे की एकतरं आपल्यांला स्त्रियांनां दरं महिन्यांला येणांरी पाळी त्यांच्यामुळे आपलां रक्तस्राव होतो परंत गरोदरपणां मध्यें होतो आणि त्यांच्यानंतर आपणं मेनं ग्लो गती म्हणजे काळजी घेतलेली नसते किंवा आरांम केलेलां नसतो त्यांमुळें मंग पुढे जाऊंन त्यांचं आपल्यांला जेंव्हा चाळीसशे पन्नासशी उलटली की मंग ते त्रास एक एक उद्भवायंला लागतांत
हम्मं हम्मं मी त्यां बाईंच्या बोलण्यांवरती फांर विचार केलां म्हंटलं अरे अरे म्हंटलं हे कधीं असं लक्षांत आलंच नाहीं मनांतही आलं नाहीं की हां अरे जेंटसंचे पणं पांय दुखते
ह
त्यांमुळें तुम्हीं ऑब्झर्व करां म्हंण जेंटस कधीचं म्हणतं नाहीं की माझे गुडगे दुखतांत
हम्
बाईलाचं हां प्रॉब्लेम होतं आहे म्हंटलां रे हो
कांणी आंजकांल परंत युटरस चां वगैरें सुद्धां म्हणजे युटरस अगदीचं तरुंण वयांत सुद्धां मुलांच्या तीस चाळीसांतल्यां सुद्धां यांचं त्यां य तरं रचं काढलं वगैरें असं
आणि आत्ताच्या ज्या महिलांना आहेत त्यांना पाळीमध्ये इतका त्रास होतो ना की त्यात त्रास सहन करत नाही हेच कळत नाही मला
हो हो
बरोंबर
आणि आता त्या मुलींनासुद्धा किती त्रास होतो माझ्या मुलीलासुद्धा किती त्रास होतो. तर माहिती आहे म्हणजे असं पोटत दोन तीन दिवस सतत दुखत असतं किंवा वाईट डिस्चार्ज होत असतो.
अच्छा
णजे अस कस आता खाणं वगरे सुधा त्यांच म्हणजे आपल्यासारं तर आपण जसं कसं आपल्या बालपणात अगदी स म्हणजे ऑर्गॅनिक कसं पण जेव खललेलं होतं पण हे अन्न तस आताच्या मुलांना नाहीय त्याशिवाय परत मग जंक फूडचं त्याच्यात परत महे त्याच्यामुळे समाविष्ट करतात त्याच्यामुळे सगळं म्हणजे मुलांची तब्येत वगैरे आणि त्यातपर्त बसून फोन वगैरे घेऊन. त्यामुळे व्यायाम नाही होत त्यामुळेच हे मुलं नव्ह. वगैरे म्हणजे लवकर पाळी येणं वगैरे मुलांना अगदी चौथी पचवीतल्या मुलींना दहा बारा वर्षावर सुद्धा येतात. पाळी वगैरे
हो हो
तर मला इथ नववीच्या माझी सुट्टी पडली त्यावेळी मला आली होती. आता तर मुलांना मी बघते पाचवीतल्या वगैरे मुलींना य ते
हो हो माझ्या माऊस बहिणीच्या मुलीसोबत झालं होतं असं.
अच्छा
शाळेत असताना ती लपाळी आली आणि ती लहान असल्यामुळे असा विषय त्यांनी घेतला नाही मुली जवळ की असं होतं बर का
हो मुलींना म्हणजे आधीच आपण म्हणजे अगदी आठ दहा वर्षापासूनच त्यांना आपण त्यांच्याबद्दल माहिती दिली पाहिजे की असं असं होत. म्हणून आपल्या शरीरात
ती शाळेतच चक्कर येऊन पडली होती तिला इतकं टेन्शन आलं काय असं. तो काबरू जातोय माझ्या हकावर तिच्या आईने दोन तीन दिवस तिला घरी ठेवूनच तिची समजूत काढली. अग हेच नैसर्गिक आहे हे होत प्रत्येक बाईसोबत होत पण मग तिचं असं म्हणणं मी तिला आधी कल्पना दिली असती तर असा प्रसंग ओढावलो.
हो बरोबर आहे म्हणजे तिला वेळी लवकर आली असा हवी. त्यांना कल्पना नशील की एवढं लवकर येईल.
नाही हा ती मला वाटत. पाचवीचे पेपर संपले होते तिचे आणि सहावीला जाणार आता ती अशा याच्यात. झालं होतं तिचा
अच्छा
पेपर संपायच्या आसपासच कश वटच्या पेपरच्या दिवशी असं काहीतरी घडलेलं आहे त.
मग बिचारीला पेपर पण नेताना किती टेन्शन आलं असेल.
हो ती ते तिला ते टेन्शनच आल पेपरचं पण आणि हे पण असं का झालं हो म्हणून ती शाळेतच पडली ती चक्कर या अशी गंमत होऊन गेली. आता असं झालं ना मुलांना सगळ्या गोष्टी आपल्या वयात. जे घडलंना ते यांच्याशी आधि घडतंय म्हणजे मुलांना आधिच कल्पना ना देण्याची वेळ आली आता ह
ते मुलांना पण मुलींना पण आणि मुलांना पण द्यायला पाहिजे या गोष्टी.
हो हो हो
म्हणजे जे जे आपल्याला काही काही त्रास होतात. म्हणजे असे असे काही काही बदल होतात. तं मुलांमध्ये सुद्धा होतात त्यांना सुुद्धा प्युबर्टी हेट होते वगैरे असं काही काही प्रकार होतात त्यांना सुद्धा दिली पाहिजे क पण म्हणजे ऍक्च्युली शाळेतूनच हे शिक्षण दिलं पाहिजे मुलांना.
दिलं पाहिजे हो. हा एक विषय व्हायला पाहिजे पण आता
हो खरं आहे. काही काही शाळेतून असतं तेसं म्हणजे बाहेरून बोलवतात ते. काउन्सिलर वगैरे आणि त्यांना माहिती देतात‌.
हम्!
पण अ सगळ्याच शाळांमध्ये नसतात. तसं. शहरातल्या वगैरे मोठ्या शाळांमध्ये वगैरे
आमच्या महिला बालकल्याणतर्फे आहे नं ताई अ म्हणजे कराट्याचे क्लासेस घेतात, आमच्या गावामध्ये. सातवी -आठवीच्या मुलांचं, वर्षातून एकदा हे असतं आणि एकदा ह्या विषयावरती सेशन असतं. लैंगिक शोषण किंवा लैंगिक अ समस्यांबद्दलच आणि अ डिसेंबर मध्ये एड्स ची जनजागृती संदर्भात असत. असे तीन कार्यक्रम हे ठराविकच आहेत आमच्याकडे जिल्हा परिषदतर्फे. अ आमच्या इकडच्या मराठी शाळांमध्ये.
काही काही जे म्हणजे जिथे सर पंच वगैरे चांगले असतात ना किंवा नगर पररिषद वगैरे असे सुधारलेले वगैरे जे असतात. नगदा दक्ष वगैरे तिकडे त्यात अशा ठिकाणी अंगणवाडीतसुद्धा म्हणजे वरच्यावर अशा प्रकारे जे गरोदर महिला वगैरे असतात. किंवा असं म्हणजे महिलांसाठी वगैरे ते, एक वेगळं असं जागरण वगैरे त्यांच्यासाठी म्हणून एक घरोघरी जाऊन, ते माहिती देतात. किंवा कोणता आजार वगैरे आलेला असेल, तर त्यांच्यासाठी म्हणून ते जाऊन त्यांना, गोळ्या वगैरे देतात. म्हणजे तसं असलं म्हणजे खरं ऍक्च्युली सगळीकडे असलं पाहिजे ते.
अहो. आता मी अंगणवाडीला आहे नं ताई, तर आमच्याकडे आशावर कर आणि आमची महिन्यातून एक मीटिंग असते. एकवीसं तारीख आमची ठरलेली आहे. मग त्या दिवशी, हे विषय असतातच आमच्याकडे.
अच्छा हे आरोग्य सेवा वगैरे काय काय असतात ना, ते बऱ्याचशा गोष्टीच हल्ली म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे गे, केलेलं आहे आता. जागरूकता आम्हा लोकांमध्ये. म्हणजे असलेच पाहिजे. आणि लोकांनी सुद्धा त्याचा म्हणजे माहिती मिळवून घेत मिळवली पाहिजे.
पण स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं फार गरजेच, पण पहिल्यासारखं खाणं पण राहिलं नाही हे.
हा, ना. आणि आता हे. जे काय ब्ले.. ब्लड कॅन्सर , ब्रेस्ट कॅन्सर जो असतो त्याचंसुद्धा तो तेसुद्धा किती प्रमाण वाढलंय हल्ली बायकांमध्ये.
हो. तेच तर. आता माझी पुतणी आहे ना ताई हम हो बर. म्हटलं माझी पुतणी आहे ना, तिचं डिलेव्हरी झाल्यावर आता दूध उतरतंच ना आपल्याला, तरी दुधाच्या गाठी झाल्या आणि तरी तिचं, दोन्ही स्तनांचं ऑपरेशन करावं लागलं.
बापरे!
हा, त्यामुळे त्यांनी आता दुसऱ्या आपत्याचा निर्णय कॅन्सलंच केला.
अच्छा, असं आहे. ‌ म्हणजे हल्ली ना काय-काय आजार पण इतके वाढले आहेत ना, खरचं. म्हणजे जेवढं आपल्या एक-एक अ.. जेवढे शोध लागतेत, तेवढे आजारपण वाढत चाललेत.
हो, ना. आपण थांबूया?
हो-हो चांगलं वाटलं, तुमच्याशी बोलून.